हॅलो. काय करायला.
काय नाय बसली बघ. तुम्ही काय कराले.
काय नाय बसलोय चहा नाश्ता.
जेवण झालं का.
उशीर केलासा.
आज लवकर झालं.
हा हा काय केलं त जेवायला.
जेवायला काय चपाती गवारीची भाजी
हा.
आमटी मसाले भात
हा
ताक होतं दही होतं
हा हा
कोशिंबीर होती तुम्ही काय केलता
हम्म आम्ही काही नाही आम्ही शेवग्या शेवगा आणि डाळीच्या आमटी केलती चपाती लोणचं ताक दही भात
हम्म हम् हम् अंब्याच लोण
हा आंब्याचं लोणच केलंय ह्यावेेळी उन्हाळ्यात तिकट पण केलेय गोड पण केलेय गोड म्हणजे थोडी साखर घाटल्या आणि ते बाजूला घा लई आंबट लागत नाइ
हम्म
आणि काय
आम पण केले केलं न्हई य र्षी
हा हा
मागच्या वर्षीचच हाय
हाय वय आमचं पण चार वर्ष मागतं आता ह्या वर्षी नवीन घातलं
हम्म हम् आमचं नुसतं ह ळ्द मिट लावून ठेवलेलं होतं
हा हा
मग पाऊस आहे तिकडं सकाळ पसन आबाळाय
होय इकडं नाही इकड कडक उऊन पडलय
हिकड नई सका पसन आबा आहे नुसत
ह म इकड भरपूर कडकून आबाळ नाई काय नाही बरं मी तुम्हाला डोस्याची रेसिपी सांगू का
हा सांगा की
ह मी डोसा करताना ना अ पाच वाटी तांदूळ आणि एक वाटी टी उडीद डाळ घालत्या आणि त्याला एक चमचा भर अस मेथीचं दाणं घालायचं आणि एक आत्ता सांगितलं एका फ्रेंडने कि एक अर्धा वाटी आपल्या हरभऱ्याची डाळपन घालायचीला त्याला चव येत्या म्हण
हम्म
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारी करायचं आणि बारीक करताना एक एक वाटी पोहे हे बारीक करायचं म्हणजे भिजत घालायचं, आणि हे सगळं बारीक करताना त्यात बारीक करून घालायचं. हो ते बारीक केल्यावर आता काय थंडीच्या दिवसात कसं त्यावर ब्लँकेट तेन घालून आस! उभे येण्यासाठी झाकून ठेवाय लागते आता उन्हाळ्यात काय ते वा ते आता उष्णता भरपूर आहे ना त्यामुळे नुसतं ताट जरी झा कुण ठेवल तरी चालतंय! ते आबतया आपोआप.
हम्म
आणि नंतर! हम् मग आता कसं आज जर रात्री भिजत घातलं तर सकाळी बारीक करायचं आणि, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करायचं. मग कराय करते व त्यात फक्त जरा मीठ जरा सोडा घालायच. आणि आपण असं! चमच्याना तेल घातल्यावर तेल भर पूर जाते त्यामुळेळ कस करायचं कांदा अर्धा कापायचं तेनं तेल लावायचं किंवा आपलं सुती फडक असते ना! त्या सुती फडकाना वाटीत तेल घेऊन तसं लावायचं. तसं पण चालते तव्याला लावायचं आणि घालायचं म्हणजे तेल पण लागत नाही आणि वरण तेल पण आ नसतंय ना? जर लोणी डोसा करायचा असेल तर! पहिला ते पुसून घ्यायच. च आणि ते ओतल्यावर असं लोणी हे टाकायचं वर्ण एक चार पाच ठिकाणी गुप्प, गुप्प टाकायचं
त्या जागी जर वापरलं तर?
काय ते? कस चरबी वाढत ना अंगाची! हम्म त्यामुळे आपलं घरगोत ती लोणी असल्या अतिउत्तम आणि ते तसं करायचं आणि च णीसाठी आम्ही कसं खोबरं आणि अ हेज काय बर फुटाण्याची डाळ वापरतोय त्याची चटणी करतोय मग पुुडाने ची डाळ न नकीी शेंगदाणा घास. तो खरं शेंगदा घाातल्यावर जरा चव बदलते त्याचीी
हो
अम् ते बारीक करून घ्यायचं त्यात जरा जास्त प्रमाणात कोथिंबीर आणि अ मिरची आणि आलं लसूण घालायच बारीक करून घ्यायचा. आणि तडका द्यायचा. जिर जिरा मोहरी कडेपत्यास तडका द्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं.
पण त्या जर त फोटाने डाळ ती जम टिकेली तर
हम्म आमटी आम्ही करत नाही सांबर काय. हम् तुम्ही करताय. काय तेस
हा
कसं करतायसा.
ते उडदााची डाळ आणि तुरीची डाळ आणि भोपळा शिजवून घ्यायचं.
हा तुरीच्या डाळनी भोक आपला हा
आणि टोमॅटो शजुवायचं.
हा
जोन ते स्मॅश करायच स्मॅशरन आणि त्यात हिंग जीर माहूरी मिरचीी त्याला तडका द्यायचा.
असं काय. चांगलं होते का ते
हा
ह लसूण ते ना आलं लसूण पेस्ट
नाही नाही तसल काय घालायचं नाही. हम हम आणि आंबोलीच ती पीठ केलेलं असते नाही तयार. डोश्यासाठी ते डोश्यासाठी पिठ राहि. गला असते ते रात्री ज्या दिवशी डोसा बनवतोय. त्या दिवशी ते थोडं बाजू काढून ठेवायचं.
कशासाठी
आंबोळी रात्री केल्या ना आंबोळी ट सु हो सकाळी आप्पे पण चांगले होतात.
जास्त भिजल्यामुळं मगं त्याला काय कांदा
नाय नाय हाय हाय असं हाय असं.
सोडा आणि ओवा आणि
नाय नाय नाय हम्म हम्म. हाय असं.
हाय असंच व्हय.
हम्म हम्म करून बघायल पाहिजे मगं कसं होतय?
हम्म.
मग तेच जर ते ज इडली करायच असेल तर? जरा गरब-गरब ठेवायला लागतंय ते तांदूळ आणि जर
हे मार्केट मध्ये इडली रवा भेटतो ना.
भेटतय खरं कधी त्याच चांगलं प्रॉप होते कधी बनवता येत नाही, त्यामुळे हम्म मगं आम्ही मधी केलत त्यामुळ ते इडली रव्याच बिघडलं होत विकत आणलेल्या.
हां हां.
अन ते रव्याचं पातळ झालं एकदम पाण्याचा अंदाज लागला नाय. त्यामुळे आम्ही कसं केला साध रवा मिक्स केला त्यात. घरातला म ते जरा फोन आल्यावर म तिथं थोडी इडल्या फुगल्या नाहीतर इडल्याच बनून झालत्या अंस ते पाण्यातच मिक्स होत
उतप्पा जर खराब झाला ना त्या पिठाचा? त त्यात थोड ताक ओतता पा
हां उतप्पा.
जर करायच झालं तर त्यात थोडं हम्म ताक टाकायचं.
कशामध्ये?
इडली रव्यात.
इडली रव्यातच व्हय आणि त्याचाच उत्ताप्पा करायचा हां हां चांगलं होतंय काय? हां हां खरं ते रवा क कस लागणार ते? हम्म हम्म म टोमॅटो त्यांन मिक कसं त्यातच करायचं का वरण असं घालायचं?
वरणं खिसायचं नाहीतर, असं कट करून टाकायचं.
हा हा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिर्ची
हा वरणं टाकायची आणि तेच जर उडीद पापडाला जर वापरलं? तरी पण चा चालतय.